कट केलीस थांबकी थांबकी थांबकी थांब दोन मिनिटच
काय मिनिट झाले?
जेवलीस काय? माझा मलाच आवाज यालय बारक्या पोराच्याकढ फोन दे ते बोल
हम्म.
हली काय.
ऐकच नाही म झाला अदा एक म्हणत म्हणते का. एक मिनिट होते की. बरं एक मिनटं एक मिनटं बोल ह पल्लं मी एकच मिनटं बोल हं.
तू बोलत ज तिकड.
कुठबोल. प्रवास खाद्यपदार्थ कस चाललंय वत्रान. धन्यवाार.
आणि आणि कशाबद्दल बोलायचं तू.
ब धन्यवाद खाद्य पदार्थ. हा तुम्हाला ऐक आलं गवज तस.
झालं क.